हॅलो काय चाललय. बरंय का तब्येत? आज काय पुरण केलतीस परत हम् हम् हम् हम मला वाटल
नाही मी दोघांच पण बारा तारखेलाच करतो ना फक्त आज गोड तेवढं फोटो वगैरे पुजून पूजा आता करायचं
हा हा अस झालंय व्हय अजून चपात्याच हा झालंय पोहे केलते वहिनी चपात्या करायलेत भाजी पण तेनीच केलेत मी याला जीवू घालत बसले. झालय बाकीच काय नाही?
ह नाश्ता झाला कि मग काय वाटत नाही जेवायला पण उशीर झाला की हम
झालं आता काय मअजून अजून लय बघ त्याला आता झोप झोप आलीया तुटलय ती नसती शिवानी जरा सरक डाळ लावते. आ
आवाज लई यायलाय म्हटलं
ओ हे पाय काढा ओ. लागतय नाय वरण ही काय करायचं खायला लागलोय बघू की काय करायच अजुन परस्पर हाय, हां चालतय त्याने चपल करायल्यात. न का मग
काय बनवलास जेवण आज तुम्ही?
आम्ही रस अ ह्याची भेंडीची भा जी चपाती, वरण, भात. चालू आता ते जेवायचं करतोय तीन चपाती किती चे तुम्ही पण तेच केलत काय होय या. नाय नाय हा, हा माझं पण तेच चाललोय सकाळी जरा उशीर झालत उठाला रात्री झोपायला उशीर हा मग सगळे कुठं? अस झालं रात्री तू कामत आहे मनालिस ला
परत नंतर तुला वाटलं ना करते म्हणून मला वाटलं करताना काय वाटलं केलंच नाही काय.
केवड बडवालय बघ डोक्याला ताप
कोणालाच येतंय का?
कोण असलं दणदण, दणदण बडवणार. हा
हम्म
मार खायला आलाय ना लय डोकं खातय बाई बसून बसून लय राडे करायलय काय सांगू आपण बरं पण केल........ वहिनी थोड सरका नाही नाही ते नाहीत ते नाहीत. ह अजून मी पण आवराय लागले आता वहिनी हे काढू का हे ठेवायला हा थोडसं सरका पोळल गरम आहे बरका मला एक थांब....... एक मिनट चालू ठेव चालू ठेव
हम्म..... सगळ माझ मी पाहून...... हा टोक देणे आये है ब
हॅलो
हा बोल ग........ अगं कुकर लावायचं राहिल होत डाळीचा भात लावलाय.
हा हा हा
आता जेवायला बस सगळे दीड वाजले ना ग... हो हो
भाऊजी पण असतील कि म
हा सु्टी ना त्यामुळ घरातच.
ह्याच चाललंय... जेवण बाकीच्यांच राहिलंय अजून
एकटच आहेत ना वहिनी काय नाय बघा निवांतच
तू पिली काय?
हो तिन पण खेळणी घेऊन खेळत..... बसले
तिचं काय ताप नसतय बघ किरकिरकिर काय नाय नमा सारखं
तस बसलंय जेवत करतोे बी आदळत आपटत. दे नव्ह फुगा. कोणतेय अजून आता जर तो आवाज केलास.....
अह किती जण आलेत पाहुणे घरी एक जण येत म्हणजे असं कोण?
दोन जा म्हण दीदी ला जा दोन फॅमली तू पण तू पण हा....
अजून.. सगळी बरे पण ये ना लोकांस नको झालंय ग. ते आणि परवडते सगळी सुशांत.. तेच म्हत्यांत सगळे का बस्त्यात..
कसच होतंय हे पण लहान आहे आता तरी आता पहिल्यापेक्षा कमी झालं याच पण
बर भांडी घासलेली सग भांडी, किचन मध्ये काढल्या आता तर परत घासावं लागतं काल तर तीन वेळा, दोन वेळा, उलट्या केल्या बघ.
हां
अग सगळी आसलीच काम लावत्यात तेला फर्शी तर चार वेळा पूस
हो मग काय तर, घाण होते हो सारखं सांडलं गेल्यावर, मग ते घाण बघू वाटत नाही अस हो.
तस, करायला वेड्यासारखं करायला लागला बोलायला पण यायना त्याले. किताब द्यायला समजतच नाही, धर खा पटकन. आजुन, ए एक घोट पाणी दे ग हेच्यातन मला.
हो पाणीच, लई सांडते त मं काय नाही बघा बसली. दे त्यान्ला पण खेळत
हम्म तिझ बर आहे.
खेळ खेळ.
झोपली नाहीस अजून.
काय, म्हटलं त
झोपली नाहीस हा, मी करू का नको म्हणून केलं पर काय हो ते काय सगळ्याच्या हेच्यात राहील की तस अता माझे लई राहिलेत अजून
हो तेच की लयी, जनाव कराव लागतय आता.
तरी यावेळेस बरे पाच करायचे ते त्याला काय टेंशन नाय ह त्यामुळे जरा ते एक बरे वाग सरक नाही आता, जरी तुला आल तरी तू पण लवकरच चालू कर.
नाही आलं पण
नाही नाही त्यांना आला नाही? मी विचारले नाही सोड फोन पण केला नाही. त्यांना
मी तुम्हाला आ नाही नाही मी पण मेसेज वर विचारले त्यांना मग त्यानी म्हटले चेक करते मग आलं नाही म्हटले त्यानी हां.
अस झालं व्हय हम्म, मला वाटलं मी तर काय मेसेज केला तरी लग्ना, ला गेलते ना हम्म.
रिकामा ऑडिओ
मला पण करायचय त्यांना पाच करायचेत की अगं
करायचा तर निवांत सगळ हो मावशीना पण आल नाही ना काय आल?
नाय नाय तिला मागच्या वेळेस पासून बंदच झालय मागच्यावेळेस कुठ आलत? मागच्या वेळेस पण आल नव्हत आण आला तिला जमणार पण नाही तिला एवढं सगळ्यांना फोनं करायच तसं नसतंय होत बोलायचं सोपं नाही होय अस जमत नसत ते आपल्यालाच किती ताप द्यायला लागले बघितलेस की, मग काय करशील तू? होत नाही. अजून वैभवी काय झोप का आज विशालला सुट्टी असेल ना? पलट रिकामा ऑडिओ काय निवांत असलं पाप बिचाऱ्याला आठवण
झालय आमच पण स्वयंपाक हे ते हम्म
आता जायच तयारी झाल का नाई
तेव्हा जायचं टायमालाच तयारी काय एवढं?
हम्म देख
नाही ओ लय पाहिजे आता कस माझ सगळ थोडं तिथच आहे काय घेतल तर तिथच एकातच फक्त
हा तिचच तेच पण असेलच कि तिथच
तिच ना ड्रेस वर घेऊन जाव लागतय लहान लेकरांच लागतेतच
हम्म आता काय कार्यक्रम बी नाहीत सोड कोणाचे काय टेन्शन नाय
हम् माझ तर काय नाय फक्त साड्या वगैरे चार पाच झालं
गॅस बारीक कर तेवढ हाय परत आणि हाणायच लय आपण जेऊन जा जे जे काय लागतय ते गाऊन वगैरे इतनच घे
घेऊन जा आता घेणार नवीन हो. हे जुनं वापरते तेव्हाच दे हा
तेच तर परत आणि आणाच.
हो आणि तिकडे काय अस?
ते कोण जायचं आणायचं आत म्हणजे जे लागत तुला इतनच ने सगळं आत.
तेच ते तिकड लांब पण पडतेय आपल्याला.
आणि दवा दवाखान्यात जायचं कस? करते मी तुला फोन पाच मिनटात हम
ह